हॅलो!
नमस्कार मॅडम,
हॅलो!
हॅलो!
हा तई येतोय ना आवाज.
हो येत. माझा आवाज येतय का तुम्हाला? तर म्हटल म्हटल नमस्कार.
नमस्कार मॅडम.
मी. कार्या अ्यापच्या टास्क मुळे बोलणार आहे तुम्हाला. की, तुम्ही फ्री आहात का बोलण्यासाठी.
हो हो बोला‌ बोला ताई.
हो तर मी आता तुम्हाला खाद्यपदार्थ. खाद्य पदार्थाबद्दल बोलणार आहे तुमच्यासोबत. तर खाद्य पदार्थ. म्हणल्यावर आपले गोड पदार्थ पण येतात ना त्यात.
हो!
जसं की पुरणपोळी. पुरणपोळी. तर आपल्या सगळ्याना माहतीच असते
हो माहित आहे
बनवले जाते पुरणपोळी आपण काही सण वग वगैरे राहिले की आपण आधी पुरणपोळीस बनवतो
हो
जसे की खापरावरचे पुरणपोळी कोणी तालवरचे करत कोणी ते तेलांच्या करतात पुरणपोळ्या खूप म्हणजे महाराष्ट्रात खूप मानले जातात बा पुरणपोळ्या
हो
जसे की लाडू
प्रकारच्या बनवतात तुमच्या इकड कोणत्या प्रकारच्या बनवतात
आमच्या इकडं दो दोन्ही प्रकारचे पणात तावेवरचे पण करतात आणि जास्तीत जास्त बायका खापरेवरचे पुरण पोळ्या करतात
हो का आमच्या इकडं तसे नाही आमच्या इकड चुलीवर तव्यावरतीच बनवतात दुसऱ्या फक्त ऐकलं मी कस बघितल अस व्हिडिओमध्ये वगैरे अस आमच्या
हम् इकडे हो आम्ही इकडे चुलीवर खापर ठेवून त्या खापरेवर पुऱ्या केल्या जातात हातावरच्या
हा हा तुम्हाला पण येत असतील मग छान
हो तस काही खापरवरच्या जमत नाही
हा
पण ताव्यावरच्या येतात
ओके
खापऱ्यावरचे जसे का आपली आजी म्हणा आई म्हणा यांना जमतात खापऱ्यावरच्या पुरण पोळ्या चुलीवर बसून त्या हातावरच्या पुरण पोळ्या
हा हळूहळू शिकाल तुम्ही पण
हो ते आपल्या महाराष्ट्रात वगैरे हो आणि ख प्रेवरची पुरणपोळी ही जास्तीत जास्त खानदेशात बनवली जाते तुम्ही तर ऐकलंच असेल खांदेशचं नाव
हो हो ऐकलेला आहे
हो तर ते पुरणपोळी बनवले जाते आणि गोड म्हणल्यावर आपल्याला अनेक पदार्थ सापडतात गोड गोड म्हणजे आपण सर्वत आधी आपल्याला लाडू आठवतो
हो लाडू आठवत हो बरोबर आहे
लाडू लाडूचे पण अनेकच प्रकार असतात ते कोणी कोणी कशा कशा प्रकारे लाडू बनवतात कोणी ते रव्याचे लाडू बनवतात कोणी ते गहू दळल्यानंतर ते लाडू बनवतात कोणी गू तेलचे लाडू बनवतात
हा
चुरमचे लाडू असात ऐकलंच असेल ना तुम् हे क आपण पोळी करून ती चुरून घेतो आणि त्यात थोडीशी साखर पक आणि साखर टाकते तर कोणी गुळ टाकत.
हो तूप वगैरे.
हो आणि ते असच करून ते गोल केले जातात ते काही जण. हे अस देवीच्या प्रसादालाच वापर ते.
हा, हा, बरोबर आय.
वापरले जातात ते लाडू.
हो.
आणि मोतीचुरचे लाडू तर आपल्याला विकतच मिळतात. कोणी, कोणी बायका तर घरीच बनवतात.
हो खूप सा साऱ्या जणी बनवतात आणि दिवाळीमध्ये तर स्पेशल असतो ना. हां.
दिवाळी तर आपण वेगवेगळ्या प्रका चे वेगवेगळेच गोड पदार्थ बनवतो जास्तीत जास्त आपण तर गोडच पदार्थ बनवतो ना दिवाळीत. जस की आपण ती मोहन हो. मोहनथाळ म्हणा खोबऱ्याची बर्फी.
हो.
करंजाई, करंजा ही आपल्या गोडच असतात.
गोडच असतात,, हो तिळाच्या, रव्याच्या,
हो कोणी साखर टाकून बनवत तर कोणी गूळ टाकून बनवतं.
हो खोबऱ्याच्या पण अ करतात ना खोबरं किसून त्यात. च्यामध्ये कोणी साखर गुळ अस टाकून हं.
त्या खोबऱ्याच्या पण असतात.
हां.
आणि लाडू म्हणायला गेले तर आपल्याला तर बेसनाचे लाडू पण असतात. बेसनचे लाडू तर घरोघरी बनवले जात. त ते तर माहितीच असेल तुम्हाला.
ते,
हो, तर आणि अजून लाडूंचे वेगवेगळे प्रकार असतात हे ना, कोणी कोणी ते आता. थंडी ला थंडी लागल्यावर सर्वात आधी तर मेथीचे लाडूच करतात.
हो हो तुम्ही बनवतात?
तर ते लाडून हो मग.
हा, हा, हा. अं नाही मी कधी केलं म्हणून म कसं बनवता ते काय. अजून मेथी म्हणजे जास्त कडवट असते ना मग ते त्याचा कडवपणा वगरे निघ जावं म्हणून म्हणजे काय दुसरं काही टाकत का त्याच्यामध्ये.
आपण गोडच टाकतो ना त्यासाठी मग थोडीशी कमी मेथी घ्यायची आपल्याला जितकं. आपल्याकडन कडवट खाल् गेलं ना तेवढीच मेथी घ्यायची काही बायका जास्त कडू करतात. कारण ते कडूचंही महत्त्व असतं, की कडू खल्ल्याने आपल्या शरीरासाठी चांगलं असे थंडीमध्ये. अधिक चांगलं असते ते का म्हणून थंडीमध्येच बायका मेथीचे लाडू करतात. त्यात थोड प्रमाणात जास्त गूळ टाकायचं. काय तेच मेथीच्या लाडू, मेथ्या दळून घ्यायच्या. वरून काही पीठ थोडसं गव्हाच असं जाडसर करून घ्यायचं. त्यात मग आपले सर्व ड्राय फ्रूट्स वगैरे टाकून द्यायचे मेथी टाकाय आणि आपल्याला जी की मेथी कडबट खाल्ली गेली, तितकीच मेथी ठाकायची. मग ड्रायफ्रूर आपण भरपूर प्रमाणात टाक कायचे, परत ज आपल्याला गुळ लागेल तर गुळ टाकायचे, कोणी साखरेचे बनवतात. पण आमच्याकडे जास्तीत जास्त गुळाचेच पदार्थ चालतात.
हा पण आपण जेव्हा ती मेथी वापरतो ना मेथी वाप मथी द मग मग त्या मोड वगरे मोड व वगैरे आणून करताय का असच धुऊन ओके ओके.
तसच दळून घ्यायचे आणि मग त्यात ड्रायफ्रूट वगैरे टाक टाकायचे तेल टाकायचं तेलानेच तेलाचाच पाक बनला जातो ना तो गुळ टाकून
हो हो
आणि गरम गरमच बांधून घ्यायचे ना आपण ते गोड पण असत आणि कडवट पण असत पण शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं अस थंडी म खायचं सकाळी सकाळी तर उठून खाल्ल्याने अधिक चांगलं असतं अजून ते
हां हा
खाल्लणे
हा म्हणजे ते काय असं बीपी शुगरवाल्यांना काही स्पेश असत का तस काही नसत
त्यांच्यासाठी तर अधिक चांगलं
हा हा
तेच लहान मुलां लहान मुलांना पण आपण दिलं ते लहान मुलांसाठी पण अधिकच चांगलं असत. आणि जस की आपण वयस्कर माणसांसाठी हे पण त्यांना पण खूप छान असत त्यांचे गुडगे दुखतात
हां हां म्हणजे रक्
त्यांच्यासाठी हो एक हो हो रक्तवाढी सा म्हणजे पूर्ण आरोग्यासाठीच आपल्या चांगले आहे ते प्रत्येक प्रत्येक याच्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी जस की म्हणा तब्येत खराब होते त्यासाठी कोणाचे डोकं दुखते परत हात पाय दखतात वाढवण्यासाठी हो हो त्यासाठी अधिक चांगले ते लाडू.
हा
आपण बेसनाचे लाडू पण करतो तस तर मी तर बेसनाचे लाडू अजून काही केले नाही आहेत
हो का हा मी केलेले बेस्ट न लावडू हां
विविध प्रकारचे लाडूचे प्रकार असत
हो हो असतात वेगवेगळे
हो वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण जरी बाजारात जरी गेलो व्यापला वेगवेगळे कारचे लाडू बघण्यात भेटतात आणि वेगवेगळ्या गावालाात वेगवेगळे लाडू बायका सांगतात बायका म्हणल्यावर त्यांची तर रेसिपी वेग असते ते काही नाहीजवाड करून काही नाही काही गोष्टटक करून घेतात
हा
आवडीचा विषय
हो लहान मुलांचा
हाडीचा पदार्थ असतो लहान ण ्राय फ्रूट ला त कर
हो टिफिन मग वे वगैरे हम्म.
ड्रायफ्रुर चे लवकर ते जर मुलांना लहान मुलांना तर चांगले ते त्यांच्या बुद्धीसाठीहि त्यांच्या ते छान अस लहान मुलांना दिल हो हो स्मरण शक्ती वाढ त्यांना खूप छान असत ते
हा.
मस्त ड्रायफ्रूट टाकतो आणि गुळ टाकतो ना
हो.
हा फुल शुगर साठी पण चांगलाच फायदेशीर
सेंद्रिय गुळच वापरतात ना आजकाल, हम्म्म असा बाजारातला वगैरे ते केमिकल राहतात ना त्याच्यामध्ये, हा
लहान मुलांना पण मोठ्या माणसांना पण चांगले असतात. काही नाश्ता म्हणून
हा.
मुलांना आवड आली, तस मुलही आपले गोड खातात मुलं
हा ते आहे.
त्यांना नाही पण ते गोड पदार्थ खाता का?
आवडीनं खातात हो
मॅडम मग तुमच्याशी बोलून खूप छान वाटल. चालेल